हा हॅलो
कॉल आहेत वाटतं.
हम
कसं काय ग दिदे पाच झालं असतील.
बरंंतर बेजार एवढं का विचार करनार. दिलाय ऑन झालाय तर बोलायच. त्यानी नाही पाच कॉल झाले असे तर मग हे केलं असत.
होय ते पण आहे सोड म्हणजे आपण तू पण मला केल्यास मी पण तुला केलोय त्यामुळं आपल्याला जास्त वाटत असेल.
हम्म हम्म हम्म होय
त्यामूळचं अस वाटतंय.
मग आणि काय? हॅलो हॅलो हॅलो नाही येशला नाही. त्यांच्या घरला गेलतो तवा म मला पण माहित नव्हत. वर अभ्यास घेत बसलेलो खाली आनंदला त्यांच्याकडे स्वयंकपाक खोलीकड मग मगाशी अचानक फोन आला चीऊला की ते हे अळणी खायला.
हा हा!
म्हणून घेऊन गेलो. जरास खेळ. लिविंग रूम मोडली ब तुझी. अगं! अग मी ते मोडलीच ग. का ग? म ते कणी नाही ग पुस्तक तेन असं हे करालिया.
अस हाय व्हय!
बॉक्स लावाल्या. हाय, त्याला डोअवर केल्या दरवाजा. तिथन एंट्री हॉलमध्ये, असंऽ उगच सांगत्या गं अशी हा आणि बेड वर तिथं आमचा फोटो लावलयं तिथे एक वै ठेवल्या आणि ती टी व्ही म्हणून सांगाल्या. कंपस वर हॉर्सच चित्र आहे त्यो गणपती दरवाज्याच्या वर ती गणपती असतोय माहीतय का एंट्रीला, त्यो गणपती लावल्या. आणि ते स्टीमरचा बॉक्स आहे आतमध्ये ते कप्पे नसतात काय स्टीमर्स त्याला बातटब. बाथरूम मधला बाटटप केल्या. आणि इकडं कुमोड असं. ती कुठ गेली?
तुम्ही वरच असता का काय ग?
कुठे टाकली स ग नाही पापांची नाईट असली दिवसभर नसते अभ्यास. त्याला येतेय इशू अभ्यास करून लहान सगळं काढायला एतय.
हा हा!
म्हणुन, मम्मी हज्यावर असतय ना? ते काय बनवलेस ते सांग, म सांगतो, पाऊस आहेच बई दिवसंभर.
थंडी वाजत असल बाई तिकडं जास्त?
होय बाई! थंडी वाजाल्या आता चिऊला आज फुल पेंट फुल शाळेला जाताना पण स्वेटर
अगं होय बाय! थंडी आय.
पाऊस हाय.
होय! अजून हाय म्हणा पाऊस.
निदु काल काय मनालता?
काय म्हणतय? हुता व्यवस्थित खेळालता पेपरवर त्या, रडालता. चिऊला चल मनुन चिऊ बि रडालती येनार मनुन हम्.
दोघं आता नंतर आत्यायांच्याकडे जातात सुट्टीला तवा पटतय का नाही काय माहिती?
काय माहिती, कुठ चार दिवस खेळतात, खरं लई पण वांड. म्हणजे, भांडत नाहीत सोड जरा तेवढंच भांड ते जासाठीऽ
हहहह,
भांडीऽ
खर इकड आल्यापासून जरा हे झालं का नाही,, म्हणजे आधी असाऽ नव्हता, म्हणजे आप हात पण लावून घेत नव्हता.
होय,,
आता जरा रमलाय इकडं.
हा ये, रमलाय. आणि जायची होती मध्य प्रदेशला,,
होय मला,, सांगितली खरं, पाऊस आहे ना नवं. रावुदे गे बई युगच हारी च हाल. कुनिकड?
आमच हनि जाणार आहेत मध्य प्रदेशला.
कधी?
तीन महिने सुडत अससन तीन महिने. गणपती दिवाळी सगळं तिकडेच दिवाळीला या म्हणणार मी. तस मिळत असल मिळेल म्हणतात बघे.
कंपनी तो ना.
हम्
तिकड होय ग.
हम्म
तीन महिने म तो आत त्यां झकडचा.
हम्म सु कुटला आली. तचशाळा. शा सुट्टी असती क त्याच्या कंपनीत नचकीि कंपनी न्याय लागल्या प्रत्येकाला. तीन तीन महिने तिथं ते कंपनी दुसरी तयार करायलाय. मग तिथं मशीन हे करणार आहेत. इस्टॉलमेंट करणार मशीन मग ते मशीन शॉपला आहेत ना.
हा हा.
ती सगळं पोरांकडनं करवून द्यायचं तिथल्या पोरांना शिकवायचं. ह असं भरपूर जण चालल्यातय. येतील तस ववजन करतील. मी नको म्हणाली कायत शिकायला मिळत. ते वेळ बाहेर जायला मिळते बाहेरचं नॉलेज मिळते.
ते पण आहे सोड. इथं आमच्याकडे तर एक ह काय किल्लोस्र कंपनीत आहे तो दहा दहा परवाच लग्न झाले त्याची बायको आधी पुण्याला जॉब ला होते असं दुसऱ्या कंपन्यात.
हा हा. तिथच लावलंय का घाल
कंपनीत घ्यायला ति मुंबईला सहा महिने ट्रेनिंग ला पाठवलंय.
होय.
हा आत्ताच परवास सोडून आला बघ आता सहा सात महिने तिकडं ट्रेनिंग घेणार म्हणा. मग किर्लोसकर कमच लागतेय म्हण.
हा.
म्हणजे पेमेंट जास्त होते ग तिला असं काहीत वरची पोस्ट त्याच्यापेक्षा वरची पोस्ट मिळते म्हणून
होय बर
हा मग दोघांना पण अस होते म्हणून त सोडून मं मुंबईला ऐकून आलं होय.
हम्म त्यानी सपोर्ट केला म्हणून
व्हयं.
कुठेऊ नाही तर आमच्यासारखी म्हणली कशाला पाहिजे ते
कशाला पाहिजे व्हयं. ब मलदार क झाला का नाही विराचा अभ्यास
झाला आता खेळाल्या. खाली जाऊन उगाच भांडत बसण्यापेक्षा खेळलेल बर इथे.
हम हम व्हयं वैदिला एक कॉल करायचांय ग
आता असतील त्यांच्या घरात पहिला फोन कर
नाही बाई आता नाहीच करणार
हम्म.
उद्याच करतो तिला सांगतो आधी मग तीच ती करत्या
ह मेसेज टाकून ठेव फ्री झाली तर
आणत्या पल्लु बिला काय रेंज नसते बाई
नक्की ते झिरोज पडते त्या लावायचं नाही पण पिकवा कार्ड तिला मी सांगितलय निवान तर तुझं डोळजेऊन अगं माझं चार कॉल तिच्या मुळं गेले.
माझं पण अ गं एक केलं
अजून पडलं असतं मला पेमेंट आमच्या ह्यांचं पण कॉल चार गेलं. एकच कॉल झाला. हो जिजींच्या हयाच्या वर पण केल तो इन्स्टा
हा हा.
मग मी त्यांनी रूम मध्ये मी बाहेर
ह
आणि कंपनीत गेल्यावर पण केलतो काय आणि कर तो उचलतो उचलतो कर म्हणल्यात आणी केल्यावर उचलच नाही तस चार कलग मा जरोबर
हम्म. मला वाटलं फक्त असं आपण आपण मग गणू पण म्हणालता गे मी पण करतो.
आपण आपणच हा खरं अ कस आहे. त्यांच्याकडे कारय अँप पाहिजे आता मी ते दोन जणांना बोललो कणी मग त्यांनी रिक्वेस्ट पाठवले सोड असं बोला म्हणून खर ते बोलायच नाही म्हणून आज आले ग्रुपवर तुम्ही तुमच्या ना ते तुमच्या ओळखीच्याना कार्या अँप ओपन करून त्याद्वारे बोलू शकत. पडाया हॅलू तुस के बाहेरच्याना फ फोन करायचा नाही इश्यू होऊ शकतो. काहीतरी असं म्हणं आहे त्यांचं
मग ती अंजलीनीची बहीण चार वर्ष करते तला असं चार वर्ष
त होय आता तिला ऐंशीचं पेमेंट आहे म्हणा ऐंशी सांगाल तुम
ऐंशी हज
महिनला ती आता काम देत्या टास्क वगैरे असं म्हणत होते आणि
मग का बरंच की का तिथ
हम्म
मग एवढं पण असं आपण म्हणतोय असं हे आहे ते मग काय नाही गे
हम्म हम हम्म आणि मी गुगलवरर पण सर्च केले सोड हाय म्हणून अंजू पण मला म्हणत. ती मला ह जॉब लागायच्या आधी अ मी ते केलोय आता अं तिचीी मैत्रीण खास मैति्री म्हण आहे तिची बहीण पण असच मॅरिड आहे ती पण घरीच घरीच असायची. मग ती पण करते्या तिला तर एका महिन्यात म्हण नऊ हजार पेमेंट पडलेलं ती कंटिन्यू अशी केली. टस्क आलं तिला कंटिन्यू असं म्हणाल ती बेती काय मिळती आता
असल पण चोड असं आपण पण आपणच बोलतय का असं बाहेर कुणाला काही घ्याय पण नाही.
हम् मग तेच क ते बाहेर त्यांनी त्यात सांगितले की बाहेर ओळखकीच्याच लोकांशी ून बोला ॲप ओपन करू. का हंगात येडले बोकटोकला ते पडालीस मग तू व्यवस्थित हलवा लागल्यास ये मी इकडं आहे. कु बुक पडाले म्ह तिची मी बुक हलव ना पण ती पण तीच हलवा लागली मग त आपण नाही. तू हलवा मी इकड बसलय.
लिहिणारा म्हणणारे काय दोघे भांणत्यातच बघ.
कसं होऊन राहिलं ते पडायला कसं. तू हलवलीस सि जव पाय ठेवलीस आता कुठ हल आता कुठं पडले. मग भूताल अस नाही मग. मग तूचग येताच आता धक्का लागाल ग आता पडत नाही. तो हलवू नका आता पडत नाही.
त देे
ह आता कसं पडणारच की हा.
ठेवतो आता जेवतो जरा.
चालते चालते बोललून बुोलून भुका लागले असतील आता तुला
अगं आमच्यात सगळी बाजी दहादाही आला.
काय काय केलाय सा एवढं आज धुडबड लागल्या सगळ्यांना जेवायची
ता लाईट आला तिथे जेवणच करणे मार्गं केलेय भात आमटी मार्गं सकाळच्या भाात ग्रे करडा
मग काय चयनी आहे
आग तुमच्यात हाय ग तुमच्यात आज हाय
म ये आमच्यात जेवायला
पाऊस हाय ग नाहीतर आलो असतो
आम्ही खेकडा खायला येणार आहे बघा
या या अगं होय पप्पाना परवाच मी म्हणलो आ आता नसते म्हण ते दिवाळीच्या हेला असते म्हण ते दिदे
होय हा हा हा
अ आत्ता परवा सापडाला खरे एकच होता मन म ते होणार केवढं
होय भरपूर पाहिजेत त्याला हे स्वीट आहे हम्म